हॅलो!
हा बोला!
हो आवाज येतोय तई?
हो येतोय येतोय, मला येतोय, तुम्हाला येतय का? हा बोला, बोला, बोला.
काय म्हणतो तुमच्याकडे पाऊस.
आमच्याकडे काय, नेहमी सारखाच. ये रे माझ्या मागल्या, पडला पडला पडला थांबला आता परत थोडस जरा सुरु झालाय बघू.
हम्म! आमच्याकडे तर इतका चालू आहे बापरे!
अच्छा! नाही आपल्या आपल्याकडे काय आहेअं पाऊस असला की लोक पाऊस पाऊस पाऊस पाऊस पाऊस करतात. आणि पाऊस नसला किरळत बसतात. मग दोन्ही नको लोकांना असं कसं चालेल बरं
पावसाची तर गरज आहे शेतकऱ्यांसाठी.
काय तर. नाही आणि पाऊस पड पाऊस पडला तरी पंचायत नाही पडला तरी पंचायत.
हो कारण बर्याच आता खरं सांगायचं झालं ना मला ही पाऊस आवडत नाही. कारण की ते चिखल ते कचकच ते ओढलं ओलं मला नाही आवडत. आणि हे काही ना कस राहत ना की पाऊस पाहिजेच राहतो. म्हणजे जस शेतकऱ्यांना का पाहिजे असतो? त्यांच शेतामध्ये पिकलं पाहिजे आता माहितीय का सगळे तकडे खूप सारा पाऊस झालेला आहे. आणि ते धुळे वगैरे आहे ना तिकडे काही एक थेंब पाऊस पडलेला
हा हा
डे म्हणजे जेव्हा ते आमचे रिजनलचे सर लोक वगैरे फीलल्ड वर जात ना तर तेव्हा ते लोक काल गेले. तर ते गेले आणि इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला म्हटलं बाप् पाऊसच घेऊन गेले होते की काय? म्हंले म्हण नाशिकमध्ये जास्त म्हटलं अस स मग थोडासा तिकडे दिला म्हणे
ह आमचा माझ संभाजी नगर आमच तसच आता माझे आम प्रॅक्टिस चालू होतात पाऊस था पडतोय तर ताई प्रॅक्टिस ला कस येऊ? ताई मी कसं करू पाऊसच आहे म्हणजे त्यांनीघाल्या घरात की पाऊस पडतो आता आप आप म मी तर सगळ्याना सांगितलं पाऊस असो, वारा असो वादळ असो. मला वेळेत प्रॅक्टिस ला आलं पाहिजे. अ हो मग काय.
कारण की हा खूपच जास्त आहे मग काही ऑप्शनच नाही आहे परे आहे
मग बरोबर आहे हो.
पण मग ह्या पावसाने ना कुठे जायची इच्छाही होत नाही ऑफिसलाही जायची इच्छा होत नाही. आणि कुठेच घरा बाहेर मला तर कडेन म्हणजे मी जर चुकून झोप येत न उठले पाऊस जराला म्हणला आरे यार उठावग नाही इथून सुरुवात होते.
हम्
पण कसं कामाला राहिलं म्हणजे उठावं लागतं.
हो मग आ आम्हाला आम्हाला तर किती परेशानी होते गाड्या चालू होत नाही. गाडी येते तर गाडी चालू होत नाही, रिक्षा मिळत नाही. बसनी गाडीनी जायची सवय नाही, नुसतं पंचायत. आणि डेव्हलपमेंट चालू असल्यामुळे पावसाने खड्डे पडलेत. आण त्याच्यातम् अडकतात.
आमच्याकडे तर सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. कुंभमेळ्याच्या कामामुळे त्याच्यामुळे अ गाडी नेतच नाही. ऑप्शनच येत नाही गाडी न्यायचा एवढं खराब रस्ता आहे. इकड कधी उजव्या बाजूला खोदलेला मरेच गेल्यावर डाव्या बाजूला खोदलेला कुठ त्रास करून घ्यायचा. काही झालं तर आणि झाड वगैरे पडले बसनी यायचं राहिलं तर झाड वगैरे पडले तर परत तिथे एक एक तास गाडी थांबून राहते
बबरेचदा आणि सांगता येत नाही ना पाऊस नेमकं म्हणजे आता कसं? आधी तरी कसं थोडस जरा रात्रीच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस ब टायमिंग व्यवस्थित होती आता आभाळायथ येत येत पावसाची म्हणून आपण वाट बघत बसतो तो येतच नाही पाऊस पडला हा
जेव्हा वाट बघतो तेव्हा येत नाही आणि आल्यावर मात्र थांबत नाही
मग काय तर आणि हे पण ह्या भागात पाऊस असतो आणि आपण जातोय त्या भागात पाऊस नाही लोकांना खोठं वाटतं
हो
कि अगं आमच्या इथे ते एक थेंब पाणी नाही आणि आप आपल्या इथे धोध मग फोन बाजूला करून दाखवावं लागतं कि बघ बाई आमच्याकडे आहे पाऊस आवाज येतोय ह् काय करणार आता तर पावसा पावसाळच आपल्याला खोटं पाडतायेत काय
पाऊस पडल्यानंतर सर्वात जास्त त्रास होतो ना तो कपड्यांचा सुकतच नाही लई त्रास होता
हो हो इस्त्री करावी तरी दममट राहतात नाही करावी तरी वास येतो काहीच कळत नाही काय करावं
बरोबर
अ बरं पावसाच्या वातावरणात फिरायला जावं म्हंटलं रस्त्यांचे प्रॉब्लेम सग गाड्यांचे प्रॉब्लेम फिरायला तरी कुठे हवं आणि आपण आपले उद्योग सोडून आपण जावं तर लोकांकडे पंचायत आलेली असते तिथे धोधो पाऊस चालू असतो
हा आणि अ कसं ना मग ते एखाद्या रूम मध्ये दोऱ्या बांधाय अच्छा मग ते कपडे वाळत घालायचे तिचे फॅन चालू करून द्यायचा म्हणजे फॅन चालू ठेवला तरी त्रास कपडे वा नाही ठेवला तर कपडे वाळत नाही तो एक वेगळा त्रास
प्रश्नच नाही
बऱ्याच सकाळी पावसामध्ये कपडे धुवायचे कसे तोही एक त्रास कधी कधी मगते फ्लॅट मध्ये फ्लॅट सिस्टीम राहिल म्हणजे घरातले घरात कपडे वगैरे धुताय पण गावाकडे कसं राहतं ना वाडा राहतो बाहेर कपडे धुवायला राहत वा कपडे पण बाहेर
मोकळ वातावरणात कपडे वाळले की जरा म्हणजे पावसाचं वातावरण जरी असलं तरी मोकळ्यात कपडे वाळणं त्या चांगलंच वाटत जरा घरात घरात घरात पेक्षा दबलेला दबलेला अस वास वगैरे येतो घाणच वाटत
हम् बरोबर पण मग हीर त्याच्यासाठी नाही का आपल्याला स्वतःलाच आहे ना ऑप्शन म्हणून कपडे वापरावे लागतात
हो मग काय आणि ते नाही आणि पैसे बरं आपण घेऊन ठेवावं सगळं रेनकोट छत्र्या सगळं घेऊन ठेवावं म्हंटलं एस्ट्रॉ कपडे घेऊन ठेवटलं तर पावसाचा किटपूस नसतो
हम्म
पण पाऊस तर पाहिजे म्हणून आपण आपलं ब असतो वाड बघत
हो पण मग नाही का निसर्ग छान हिरवा हिरवा गार होऊ लागतो
हो, ते तर आहेच आहे पावसा हो. आपण आपण त्याचा पण आनंद घेतला पाहिजे. झालं आता आहे पाऊस का, पा जरा हां मग काय.
काय आपण पण भिजावं. आणि घरामध्ये राहिलं ना, असं वाटतं बाहेर पण
नको वाटत घर- घरात पावसाचं वातावरण आलं की बसत. खावं प्यावं बसत गुळुप्प झुपून जावं.
हो असं वाटतं बर का, घरामध्ये खरोखर आणि बाहेर, अ... जायची इच्छा नाही होत.
हो.
आणि एकदा का बाहेर राहिल पावसामध्ये, तर मग असं वाटतं घरी नको बरं ये पावसातच.
बरोबर ये.
मस्त इकडे तिकडे आणि खरं नाही का, आम्ही ना दर पावसाळ्यामध्येना कुठे ना कुठे, फिरायला ट्रेकिंग साठी जातो म्हणजे, सडाव करायला पर्यटन स्थळांवर जातो. मग आम्ही नाही का अंजनी पर्वत चढलेला आहे. परत तीन तीन पर्वत असं. च ना ते अंजनेरीचे तीन पर्वत आहेत. तेवढे तीन पर्वत, चढून आम्ही जायचो यायचो, सकाळी एकदा निघालो. कि रात्रीला खाली. रात्रीला म्हणजे, संध्याकाळी चार पाच पर्यंत खाली येऊन लागायचो.
आम्हाला पावसाळ्यात ट्रिप काढणंच शक्य होत नाही. कारण आ म्हणजे कसं ये. कार्यक्रम असल्यामुळे मी आमचा ग्रुप आहे ना, संभा जीनगरला तर त्यांच्यामुळे मला, तर प्रॅक्टिस आणि हेचा मध्येच वेळ जातो. ट्रिप आमची. आता ट्रीप नसते, आमचं पावसाळा संपल्यावर ट्रीप काढवतो आम्ही. त्यांच्यामुळे आम्हाला निसर्गाचा आनंद घेताच तर आम्हाला पावसात भिजत कामचं करावे लागतात. आम्हाला पर आम्हाला. पर्याय नाही कारण कसं ये. नाही म्हटलं तरी येत आता कसं, आषाढी आषाढी वारीचे कार्यक्रम असतात. अ आता आमचे मंगळागौरीचे कार्यक्रम असतात. ते प्रॅक्टिसचा वगैरे त्यांच्यामुळे पावसांत पाऊस असो काही असो. आम्हाला जम जावंच लागतं कुठेही.
हम्म. ते भारी असतं ना मंगळागौरी चं बऱ्याच ठिकाणाहून बोलवण येतं मग जायचं. आणि कसं- कसनक. कधी कधी पावसामुळे पण त्रास होतो. असं निघायचं राहिलं कुठे तर,
पंचायत होते ना, गा आम्हाला गाड्यांवर जायची सवय आहे. बा पाऊस आला की आम्हाला. गाडीन जाता येत नाही. पण ते कधी कधी मजा पण येते. मस्त भिजत भिजत जायचं. तिथे छानपैकी आपल्याला कोरडं व्हाय ते परत तयार व्हायचं, परत कार्यक्रम करून परत भिजत भिजत घरी. ती पण एक मजा घेता येते.
पण म मार आणि गाडीवर काही नाही वाटत, भिजायला गाडीवर उलट छान वाटत. ते पायी पायी चालून भिजायचं म्हणजे, खाली पायाला ती चिखल वगैरे लागतो ते कपड्यांनवर, ते ओढत. ते त्याच्यापेक्षा गाडीवर फिरून किती भिजा.
आणि, आणि गाडीवर कसं, आपल्याला वाटेल त्या स्पीडमध्ये जाता येतं. म्हंटलं हळू, हळू जायचं हळू. म्हणजे म्हंटला तर आनंद घेता येतो. आणि जर अ... त्या पावसाला आनंद घ्यायचाच नाही म्हंटला. तर आपण काहीतरी अशी कारणं काढत राहतो... आत्ताच आपण काढली तशी
हो... पण पाहिजे... पाऊस पाहिजे
पाऊस तर पाहिजेच... प्रश्नच नाई... त्याच्याशिवाय आपलं जीवन काय ए
तर... कसं होणार... इथं तर आताच धरणं आटलंय... हूं हूं... भरायला वेळ पण नाई लाग अगं नहार ताईला इतक्यात लागतं... तुम्हाला माहितीय का हेच... मोठ्या मोठ्या शहरांमध्ये काय होतं ना ते रोजचं पाणी सोडता... रोजचं पाणी सोडता... वेड्यासारखं आणि गावातल्या लोक लोकांना बिचाऱ्यांना एक एक दिवसाआड पाणी येतं
पण... काय ए माहितीय का... आपण म्हणतो... गावातल्या लोकांना पाणी आलं ना... की लोकं... पहिलं पाणी... टाकून देतात तसं नको ना व्हायला पावसाचं पाणी जिरवायचं... आता... जी... आता सिमेंटच्या रस्त्यांमुळे जिरत नाहीये मग पावसाचं पाणी आडवून ठेवलेलं... ते साठवून ठेवायचं... व्यवस्थित ठेवायचं ते नाही करत... लोकं ताजं पाणी... ताजं पाणी करत सग
नई, गावाकडे साचवलं जातं... गावाकडे... वरतून पाणी पडतं... तेही साचवलं जातं कौलं करून... हूं... पत्र्यांवरून... पडतं ते कपडे वगैरे धुवायला वापरतात ते लोकं... कारण की, दोन दोन दिवसाड पाणी येत गावाकडे... हो मग... अवो... पहिलं एक दिवस आड यायचं... धरणं आटले... दोन दिवसानी चालू
मग ते तसंच होतंय ना... मा... अहो आम्हाला.. म... पाणी नस ल्यामुळे... आठ आठ दिवसानी पाणी येतं... आठव्या दिवशी पाणी येतं आम्हाला
बापरे... ठीक ए... चला ताई... आपला वेळ झाला ए
चालेल, चालेल... चालेल ओके... हा... मी... मी तुम्हाला सहा नंतर फोन करू का? म्हणजे... मी तुम्हाला मेसेज करीन हा... मी सहा नंतर फोन करते, म्हणजे मग आता कसं ए... एकेकाचे फोन होऊन जातात.. हूं
हो... हो... ठीक ए... चालल
ओक्के.